हॅलो
बोला की
हा चहा तेन झाला का नाही
हो
आ
आताच निघा
हा हा
तू काय करालाईस
आक्का साहेब स्वयपाकाला घालायचाय तयारी चालू आहे लईट एक गेल्या दिवसभर
काय काय नाही लाईट पाऊस लय मोठा चालू आहे तिकडें नाही पाऊस इकडे पाऊस मोठा झाला हो काय
आवाज ये ना जरा कानाजवळ जरा
हॅलो हॅलो हा बोला की दुसरा पडलाय म्हणजे
पडलाय काय तिकड पण
ह
तिकडे मोठा पडला
अ
घरी आलतू शाळेतून नाही इकडं पडला की शाळेतून याल तू घरी भिजलो तीथच होय मोठा झाला मग होय बुझ्यासारखं झालं कि
हम्
तिथं कसं येताना वाटेत काही नाही झाडं तेन रस्त्यावर भिजलो मग आवाज येन झालाय तुमचा
पर्स येणार म्हणून काय म्ह
हा हा तेच कि अचानकच आला वारं सुटल होत आधी आणि नंतर पाऊस आला आजपासून मान्सून सांगितलंय वाटतं हा
वाटतं का पडेल का
पडलं की आता थोडा तर पडलाय दुसरीकडे पण थोडा थोडा पडला असलं की
हम् पौर्णिमा जवळ आल्या म्हणल्यावर पडतोय जरा
हा हा
अ भरती ओहोटी येत्या समुद्राला
ह आता समुद्र बंद असतात ना हा हा
आता भरती ओहोटी असली म्हणजे पौर्णिमा अमावस्याला येतोच पाऊस पौर्णिमाला जास्त असतोय त्या भरती
हा हा
त्यामुळे आता वटपौर्णिमा म्हणजे समुद्र खवळतोय तेव्हापण
हम हम एकदमच इथं पण अचानक वार सुटलं आणि पाऊस आला
आता काही नाही
आता नाही नंतर ऊन पडलं भि धुनं भिजलं होतं नंतर वाळलं आणि उन्हात
हम्म हम् काल झा
काल इकडं काही नाही तिकडं झालंय कोल्हापूरला ते हा कोकणला पण झालंय काल तुमच्या मान्सून नाही व खरं आजपासून सांगितलंय मान्सून ह म्हणून
जवण काय ब मला
नाही हॅलो
हॅलो
का न जर उधर क आवाज ये ना
जेवण काय बनवायलाय म्हणलं आज काय बनवणार
जेवण बनवायचंय की चपाती आहेतेत सकाळच्या जरा
हा कडी करायची पा ठ आमचा मेनूस ववसा आहे तुमचा काय हडी चपाती भात
हा हा कडी करणार आणि ते पकोडे कस करताय त्यात घालायचं असलं तर
पकोड कडत करायचं बेसन घ्यायचं त्यातो घाला ज ज तट घालायच कोथिंबीर ा मसाला कुठला तर पाव हम् त्या पिठात घायलाच पात पळ करायचं पातळ घट्ट करायचं ना पातळ एकदम भरायचं हा आणि छोट छोट सोडायचं मग आणि ते कडीत टाकायचं अ कडी टाकल्या ह हा काही नाही कडीत टाकल्यावर कसं फुग होत्या आजारा
हा हा कधी केलं नाही फक्त कधीच करतेय मग काणी काय
हॅलो
आवाज ये नाव
खराब
आता हॅलो
हा हा येते येते
हा मांदर आमच्या घरात एक ती उ उंदीर धरते घुस धरते साप आल्यान धरते
हा हा
चांगला आहेेते मांजर
हम्म हम्
जला संध्याकाळी घराकडे मा घराकडे आली कि संध्याकाळी घराकडे येते ते पण
आणि दिवसभर फिरतेय
दिवसभर फिरते माझ हा दिवसभर तर लक्षयला काय पण
हा हा
गोबल चां जावलं
आवाजच आहे ना
ह
मगणे
आब होते
हम हा
प करताणार का जरा काय कर ब ह दत काहीत कर खा
हम् हम्
बेस्ते
हा हा म्हणजे वाळलं कायत खायचं
अरा मटन बला क
प्रबले काय ते प्रॉब्लेम आहे ना
नाही तुमचा आवाज कमी राहिलाय असं
नानाव का बाळ खू मगाणीचे बा कुठ
बाळ खेळायला आलाय सायकल घेऊन
हा ले गे शालाग हतो ति का ति पुस्तकत पुस्तक वात का दिसत प नाही पक् का सांगतो जरा इजमध्येध्ये काय इंग्लिश मध्ये का मराठी म
मराठी अजून येत नाही ए फर आहेत पल तन सांगते नंतर चित्र बघून फळ भाज्या फुलभा पालेभाज्यातून सांगतेोय फुलं सांगतय प्राणी पण सांगतोय एखादा आवड असल तेवढंच त्याला कळत ना बाकी सांगित
कराला नाही हा फरायला
फिरायला आठवड्यात नाही एकदा जाते की कुठं तर
सुट्ट्या असत्याना रविवारी. चला तुम्ही. होय. आठवड्यात नाही का?
हम्म, हम्म, कुठ जातंय?
पार्क मदे, गार्डन मदे.
हा हा तिकडं आहे का तुमच्या तिकड पार्क.
वॉटर पार्क हाय सादा पार्क हाय.
हा, हा.
डॅडा नाही. हा. मला फुलांची आवड आहे त्यामुळ मी फुल जिथं फुलं असत्यात तिथं जाते. हा, हा.
पण
हॅलो.
हॅलो.
हा बोला की
तुमचं काय चालू आस हे बघतान काय चुलीवर करताय? चुलीवर कधी गॅस वर
हा, हा.
चुलीवर सकाळी तेवढं गॅस वर संध्याकाळी चुलीवर. सकाळी गॅस वर करते. आपल्याला सुखी आम्हाला पण दुःखी चूल बारकी हे ना भाजत नाही. हा बारकी आज भाकरी खाल्ल्या सारखं खातासा होय.
हा, हा.
ते कणी कधीकधी येतं.
हा, हा.
आज कढी-पकोडे त्यामुळं.